हॅलो
हा बोला ना ताई
हा हॅलो सकी नमस्क तार
नमस्कार काय करताय
मी आता बसले होते आणि जेवतानी मला तुझी आठवण झाली म्हणून मी फोन केला
होय काय माझ्या आठवणान जेवता ना आज काय स्पेशल बनवली की काय
नाही तुझ्या तुझ्याकडे त्या दिवशी मी जेवण केलं ना तू त्या दिवशी कैरीची चटणी बनवली होती काय ती मला खूप आवडली
कैरीची चटणी होय?
हा तुम्ही कशी बनवता?
कैरीची चटणी आमच्या मम्मीन बनवून दिली होती मला ती साधी सोपी रेसिप रेसिप ते कैऱ्यायत आहेत ना कैऱ्या स्वच् स्वच्छ धुवून घ्यायच्या पाण्यामध्ये
किती कैऱ्या घ्यायच्या हो
अ आपल्याला किती हव्यात आता जास्त लोक असले तर जास्त अ आता आपल्याला अ दहा बारा कैऱ्यांच पूरत
हा अच्छा हा हा दहा बारा
हा दहा बारा मोठ्या गैऱ्या घेतल्या ना तर ते आता लोक कस पावसाळ्यात घालून ठेवतात ना वर्षभर टिकत ते
कैरी कशी घ्यायची आंबट किती खोबरा कैरी
खोबरा कैरी नाही घ्यायची
आंबट घ्यायची
आंबट कैरी घ्यायची आणि ज्याच साल एकदम असं कडक असतं ना
हम्म
ती कैरी घ्यायची म्हणजे ते लोण म्हणजे ते लोणचं बनवतयं ना पण आंब्याच त्याचे आंबे वेगळेच असतात कैरीचे
हम्म हम्म
असत्यात त्या त्या कैऱ्या दहा बारा जरी घेत ना वर्षभर म्हणजे आपण खाण्यावर आपल्या पण ते पुरत वर्षभर टिकत ते
अच्छा हा हा हा
मग ते आंबे तोडून पाण्यामध्ये दोन तीन तास भिजत ठेवायचे म्हणजे त्याच्यावरच ते चीक वगैरे अस ना ते सगळं निघून जाते
अच्छा हा हा
पुसून कोरडे करायचे आणि ते फोडावे लागतात कैरी
अच्छा कॉटन च्या कपदडयाने कोरडे
हो कॉटनच्या कपड्याने कोरडे करून घ्यायचे आणि ते एक को असं वेळीसारखं असत त्या वेळीवर ते कट करायचे म्हणजे एका कैरीचे सात आठ तुकडे छोटे छोटे आपल्याला हवेत तसे हव्या त्या साईजमध्ये कट करायचे त्या अ कैरीमध्ये आत पार असते ना ती आतमध्ये कोय
हम
त्या कोयी सकट म्हणजे सगळं पूर्ण ते कोय पण त्याला अशी असली पाहिजे नाहीतर मग ते पूर्ण वरच कैरी असतेना ते नरम पडते.
म्हणजे कैरी मधला जो कडक भाग आहे आ मध्ये
हा तो पण असला पाहिजे, म्हणजे त्यालाच ते चिकटलेलं असतय ना वरती त्यामुळे ते कडक राहतं. मध्ये तुकडे करून घेऊन तेला म्हणजे आम ची मम्मी तर असच बनवते. साधं सिमपल बनवते जास्त गावाकडे एवढं काही नाही टाकत. मी हळद लावून ठेवते एक तासभर मीठ आणि त्याला हळद ते असं मॅगिनेट म्हणजे थोडं हलवून ठेवते एक दोन तास
हम्! मिठा नाही तर त्याला छान पाणी सुटत असेल ना ओ?
पाणी सुटतं. मग नंतर आहे ना, हो मग नंतर तेलाच मोहन घालावं लाग त्याला म्हणजे तेल कडवून घ्यायचं, तेल जास्त लागतं थोडं! लोणच्याला त्याच्यामध्ये मोहरी ची मोहरीची डाळ असते ना?
हम्म हम्म!
ची डाळ, हिंग, लाल तिखट, परत कैरीचा मसाला अ लसुून
कैरीचा स्पेशल मसाला भेटतो. का मग मार्केटमध्ये
तो अ ज्यांना घालायचा त्यांना विकत भेटतो पण गावचे लोकं घरचाच घालतात आपला. मसाला, ते ह्याची डाळ कसली आपली ती मी आता म्हणत होते, ती मोहरीची डाळ थोडेसे जिरे, हिंग लाल तिखट
हम!
अ ते लसूण
अच्छा लसनानं एकद मस्त चव येत असं तोंडाला तं पाणी येतंय तुम्ही
ते तेल कढलं ना आपलं तेल खायचं तेल त्याच्यामध्ये ते मोहरीची डाळ जिरा परत लसूण दोन मग ते परत आणि ते त्याच्यामध्ये थोडी हळद हिंग, लाल, तिखट असं ते मिश्रण बनवायचं आणि जे आपण मीठ आणि हे लावलेलं असतय ना हळद ते पाणी ओत. पुसून काढायचं आणि मग त्याच्यावर ते ओतायचं.
ते अ ती फोडणी
हा ती फोडणी ओतायची.
हम्म
आणि हलवायचं आणि मग पॅक बंद काचेच्या डब्यामध्ये एक सात दिवस त्याला असं कोरड्या जागी ठेवायचं आणि मग ते सात दिवसानंतर तो रस त्याच्यामध्ये ते हळूहळू मुरतो थोडा थोडा थोडा मग ते सात आठ दिवसानंतर थोडंसं म्हणजे थोडंसं नरम होत. होतेय मग त्याच्यामध्ये सगळं ते आत रस भरला ना मस्त होतेय. सात आठ दिवसानंतर आपण ते खाऊ शकतो लोणचं मुरतंय त्यांच्यामध्ये
हम्म म्हणजे ते छान मिक्स झाले की त्याला पूर्ण प्रॉपर चव येत असल.
खाली असं हलवायचं मिक्स करायचं अधून मधून आणि मग आपल्याला जर परत त्यातला मसाला वगैरे संपला असेल ना तर परत आपण त्यांच्यामध्ये टाक. शकतो ते करून
हो का हा हा तो मसालाचं फार छान लागतो.
तर असचं बनवती ह्म्म्म आम्हांला तर हो ते आपण अ घरी बनवतो ना लाल तिखट.
हम्म हम्म आणि मला मला ते हाय ना खिचडी भाता बरोबर खायला परत
हा वरण भात खिचडी भात त्याच्या बरोबर छान लागतय. सार
हा छान मस्त!
आता पाऊस चालू झाला ना? पाऊस चालू झाला ना ते शेवटी शेवटी मे महिन्याच्या शेवटी शेवटी आंबे येतात.
हमूहम्मू बरोबर हा तेव्हाच मार्केट मध्ये बगायला भेट
हो मार्केट मध्ये पण असतात पण ते एक एक पिकत आलेले पण आसतात त्यामुळ लोणच खराब होतय.
हम्म्म हम्म म्हणजे ते बघून घ्यायचे हम्मू बरोबर आहे
कच्चे आंबे लागतात त्याला बरोबर प्रॉपर
हा कडक कच्चे आणि कडक आणि मार्केट मध्ये फोडून पण मिळता
हो मिळतात की मार्केट मध्ये फोडून मिळत आता तर घरी बनवायचा झाल तर घरी विळीन किंवा कोण मोठे माणूस वगैरे असेल तर ते देतात कट करून गावी.
हम्म गावी बर बर हुं हुं छान आहे छान आहे आहे आमच्या कडे आंब्याच झाड बघू या वेळेला मी ट्राय करून बघते मला जमत नाही जमत पण तो आंबा जरा कडक बघावं लागल ना? आणि तुम्ही तर म्हणता आंबा त्याला आंबट लाग केल
हो थोड आंबट लागेल त्याला
हम्मू हम्मू हा प्रॉपर आंबे प्रॉपर परत तो लोणच्याच आंबा पाहिजे अस
हो हो हो लोणच्याचे आंबे वेगळेच असता
हम्म बरेच असता बरोबर हा मार्केट मध्ये जाते ना मी कधी कधी त्यावेळेला ते मला बघायला भे त्या त्या सिझन ला
हो आसतात आता आम्ही पण मार्केट मध्ये बघतो ना, असतात ते पण मला ते पसंतच नाही पडत, म्हणजे ते फोडलेले आंबे असतात. थोडे पिवळे पिवळे झालेले असतात नरम.
हम्म हम्म हम्म
म मी ते शक्यतो घेतच नाही मम्मी पाटवत असते वरचेवर लोणच.
अच्छा!
आता आम्हाला पण बनवायचय मी आता आले ना मम्मी कड तर बनवून घेईन
हो का? तुम्ही नशीबवान आहात. तुम्हाला मस्त मम्मीकडन मस्त छान लोणच भेटत खायला.
हो आमच्या गावी भरपूर आंबे आहेत. ना आमच्या शेतामध्ये वगैरे
हं हं तुमच्याकडे का? अच्छा-अच्छा हं.
बनवत असं दर वर्षी बनवती
हं-हं-हं आमच्याकडे आंबे असतात
बाहेरचं लोणचं ते कलर चं वगैरे नाय खाऊ वाटत त्याच्या मध्ये खूप जास्त ते अ-अ कलर च असतो त्या म त्याने खूप आंबट-आंबट एकदम आंबट असं
ती वेगळीच गोडी असते व चव असतंय मं असं. आम
आता हे आपलं घरचंच भारी लागतंय, किती खाल्लं तर काय नाय होत. त्याच्या मध्ये कुठला तेल वाप परलेलं असत्यात
माहिती नाही आणि ते कसं अ ऐकलय मी. ते जास्त दिवस टिकण्यासाठी ना, कुठलं तरी केमिकल पण युज करता हा
हा त्या विकतच्या मध्ये करत असतील.
हो कारण ते बघा ना, कितीही दिवस टिकतं नाहो आणि इतकं डबा बंद. म
घातलेल लोणचं ना आणि जरी आपण वर्षामध्ये नाही संपल तरी पण ते राह जितके दिवस
हं! पण घरी आपण तेल सगळ्या गोष्टी प्रॉप तुला ओ
हो आणि व्यवस्थित करतो ते त्या त कसं ते मशीन मध्ये वैगरे ते बनवत तसेल एवढं-एवढं साहित्य एव हे ते असं म्हणजे सामग्री त्यला हाताचा स्पर्शच नाही ना. ते प्रॉपर मशीन मध्येच होतं.
हं! असं आमच्याकडे पण आंबे आले का आमच्या कडे आमरस आणि मांडे हम्म मांडा ऐकलेले असतील खापरावर चैन
हो हो हो
त्याकडे उन्हाळा लागला की सध्या तेच अस लोणचही होतं पण ते पाऊस पडायच्या त्यावेळेला जेव्हा मार्केटमध्ये आंबे येता का त्यावेळेला लोणच्याचा अ घाट घालता घरात आणि आता सध्या सीझनला तर हेच चालूये खापऱ्यावरचे मांडे म्हणजे पुरणपोळी आणि आंब्याचा रस
हो आता तेच उन्हाळ्यामध्ये आता आमरस आमरस पुरी तेच चालू अस ते सगळीकडे आम्हाला तर आमरस पेक्षा तर मला तशे तशेच आंबे खायला खूप जास्त आवडतात.
हो ना मला ते पुूरणाच्या पोळी बरोबर खापराच्या मांड्यांवर मांड्यांबरोबर मस्त गाईचं तूप टाकून तसे आवडता हा
हा हा हा चालेल चालेल
थांबा
चालेल करते फोन उद्या परत हा ठीक हाय